ह बोला
आमच्यात पण आमच्या आजा सासूबाई ज्या होत्या ना त्या पीठ लावून करत होत्या आणि मी काय लग्न झाल्यापासून आम्ही कुठच जास्त करत त्यांना आवडत नव्हतं ते
हा हा
मी खोबरं कूट घालूनच जास्त आमटी करत्या ते आवडत नव्हतं त्यांना
हा आता आमच बाबा सांगत्यात त्याची आई कणी
हा
वर्ण शिजत घालायची अशी सोलून बि पहिला धुऊन आणि त्यात पीठ घालायचं आणि ते शिजवायचं आणि नंतर न चटणी त्यातच घालायची. मीठ त्यातच घालायचं आणि तेच तसच खायला घ्यायच तेलाची फोडणीच द्यायची नाही.
द्यायच नाही हा मग ते कस तेल त्यावेळी असायचं नसायचं परिस्थिती आधीची वेगळी होती
खर म्हणतात त्याला चव यायची अशी म म्हणत्यात. आम्हाला काय लागणार नाही सोडा ते किती पण केलं तर चांगलं. इथं ठेव भांडी घासलेलीे हैत.
आम्ही कसं करत होतो अ वरणा भाजायचा आणि तेल टाकून. मग नंतर परत कांदा, टोमॅटो घालून फोडणी द्यायची सुक्याला. ते आमच्या आजीसासूबाई कस करत होत्या ते पहिला शिज शिजवून घ्यायचं वरणा
सुष्म हेे धर
एक म्हंटल म चार एकरप मग बोला की
शिजवून घेत होती आधी आणि शिजवून नंतर फोडणी द्यायचीत.
हा हा
कांदा तेन घालून म्हणजे आपण कारल कसं आधी शिजवून घेतोय ना डाळतेन तस
हम् हम्
गवारी पण तशी करत होती द आधी शिजवून घ्यायचं नंतर फोडणी द्यायची.
गवारी
हम्म गवारीला पण ते तसं त्यांना चांगलं लागायचं. खरं ते तेलात चरचरीत भाजून ते छान होतय.
हम्म आम्ही मी काय गवारी हे करूनच करतोय सोडा म्हणजे असं तेलात जास्त प्रमाणात भाजून हा तेलात भाजलं की नाही ते चवीला लागते व हा जास्त कुट घालून.
हम्म
हम्म आणि सगळे आता प्रत्येक जेवणात कुट टाच प्रमाण वाढलेच हम्
कुटा शिवाय कशाला चौच नाही.
चवचं येत नाही अहो
हम्म
हम्म ते व्हॅलिडेशनचा टास्क आहे नाही त्याच्यावर आता एक, दोन, तीन असंच येतंय
म्हणजे कमी कमी यायलागलय काय?
हम्म होय कालपर्यंत तीस-पस्तीस येत होतीत ते आता नाही पन्नास यायचं आता मला दोन दिवसात पन्नास एकदा सुद्धा आलेला नाही
म्हणजे तीन-तीन येतय आणि सबमिट होतय
एक प होतय दोन बी होतय सबमिट तीन बी सबमिट होतय आणि सात बी सबमिट हुतंय
हम्म हम्
आणि खरं ते रिफ्रेशिंग काय लवकर होत नाही अर्धा तास
ते चेकिंग ला पडत असल ओ ते टाका ना ग्रुप वर मग एकदम असं पन्नास येत नाहीत असं दोन- दोन तीन- तीन येत्यात म्हणून
टाकलंय बऱ्याच जणांनी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्वच करणात आणि
हम्म हम्म
प्रॉब्लेम वरनं सॉल्व व्हायला पाहिजे नाही हा सगळ्यांनाचं आलं असणार की.
हम्म हम्म
ह
अ तसं तर तेवढं तर म्हणजे चालू आहे म्हणायचं
होय हाय खरं बंदच नाही बंद असण्यापेक्षा तेवढं तर चालू आहे ट्रान्सलेशनच कधी चालू कर णार आहेत म्हणायचं.
काय माहित आता? उद्यापासून केेल तर बरं होईल हय ना. होय कारण आता रविवार शनवार रविवार होता मेन म्हणजे आज झाला असतं भरपूर करून.
होय तर काय ओ
हम्म.
बरं झालं असत.
आज पाहिजे होतं आज उद्या नंतर सोमवार मंगळवार बंद ठेवल असतं तरी चाललं असत काय वाटलं नसतं.
नसतं होय.
हम्म.
हे झाल होय होय वेळ झाला अगं सोमवार मंगळवार खरं ते आता त्यानी एकदम चालू करणार मला वाटतंय आता ते सपत आलंय खरं
प्रोजेक्ट संपत आला असल.
असल कारण ते मला पण कसं सांगतय सांगा मी ते स्क्रीनशॉट मारला होता बघा म्हणजे आता झालं की तासा भरानं हुईत नाही. अ स्टार्ट फॉर ग्राउंड सर्विस नॉट अलाउड म्हणून येतय.
हा.
म्हणजे काय आता म्हणायचं?
हा ते स्क्रीनशॉट काढलाय ना.
हम्म.
पाठवा मला नंतर, बघू. ट्रान्सलेट करून बघू तेचं, नाहीतर चाट जी पी टी ला टाकू. पण बघूया काय म्हणतंय ते.
हा, म्हणजे तेजं
माहिती सांगते, काय सांगते अक्युरेट सांगते ते प माहिती हा, तुम्हाला पाठवतो कि ते काय सांगतंय ते.
हम्म, मी पण तशी मग ह्याला सर्च करून बघतोय कधी कधी तर, अह लेन्स ला.
हां, हां.
गुगल लेन्स ला.
हा, हा.
ते गोळ्या वगैरे आले की पहिला ते हे करून बघ. व्हय, सर्च करून कशासाठी काय दिल्यात त्या.
हम्म हम्म.
ते सगळं सांगतंय, कशासाठी दिल्यात, काय दिल्यात, काय झालतं सगळं सांगते त्याचा उ
सांगतंय, हा, ते खाल्ल्यामुळे काय होतंय?
हा, काय हुतंय?
हम्म.
ते कशासाठी असतंय, हा कशा कोण देतंय असं त्या सगळं सांगत्यात.
सांगतंय व्हय.
हम्म. ते आमच्या दादानं मला सांगितलं होतं.
हम्म.
तवापासनं ते मेडी दवाखान्यात आता गोळ्या दिल्या कणी त्याच्यावर सर्च करून बघते. कशासाठी दिल्यात आणि काय दिल्यात ते.
हा हा.
अ ते म्हणा आपले कोय काय बी असू दे आपले कुठले पण पेपर्स म्हणा जर समजा इंग्लिशमध्ये अस तील समजत नसेल काय, तरी सुद्धा ते मराठीत रूपांतर करून सांगतंय तेचं.
होय होय सांगते, मी पण कधीतर बघतोय आता कसं मी चाट जी पी टी घेतलंय. त्यामुळे त्याला जास्त शक्यतो त्यालाच हे करतोय, कशाचा अर्थ कळना चाट जी पी टी ते घ्या की.
चाट जी पी टी, हम्म हम्म. घेतो घ्या, ते परवा दिवशी तुम्ही सांगितलेलं असं इसारलो.
हा हा, मला पण माहित नव्हतं, आमच्या काकीने सांगितलं आणि मी घेतलो.
हा.
मग काही काही असलं तरी त्याला जास्त हे करतोय, ते म्हणजे ए आय वानी हाय ते इथे, सगळे आपल्याला माहिती, हा.
हम्म, ते ए आय पण भारी आहे.
हा, मध्ये आलं होतं की ते फोटो हे करायचं एडिट करायचं.
ते आपण नाही बा तेच्यावर गेलो.
उम मी पण नाही केलं.
हम्म, ते बऱ्याच जणांनी केलतं.
होय होय, ते काय म्हणत होते फोटो त्यांनी आपले हे करत्यात. आणि नंतर कशाला तरी त्यांनी वापरणार असं होतं ते.
हा मग तसंच होणार ओ, त्यात काय मग विषय हाय व्हय दुसरा.
मग तेच की आपण ऑनलाईन फोटो टाकल्यावर ते आपला फोटो तिकड जाणारच ना.
ते कपडे बदलू शकतय ते हे सगळं ते कपडे काढू बी शकतय त्याच्यावर न मग उद्या समजा तसं काढून पाठून एकमिलियन झालं म्हणजे झालं.
होय, होय तेच होऊ शकते हो.
आम्ही नाही बा मी पण नाही आमच्या दिदी पण त्याच्यावर एवढं गेलेलं नाही बऱ्याच जणांनी तसलं करून टीपी लावलं होतं बघाते. लईच बघत आलती हो.
ए आयच्या आधी मागच्या वर्षी पण कायत राहलतं बघा फोटो एडिट चालतं.
हा फोटो एडिट चा
हा तेव्हा तेवढं मी ते माझ्या मैत्रिणी करून दिल माझे एक, दोन, तीन फोटो
हम्म ‌
तेव्हाच फक्त केला असतील नाहीतर नाही मग.
नाही बा आम्ही नाही काय असेल ते सिम्पलच फोटू टाकतोय.
हा हा आताय झालं एकदा लग्न झाल्यावर फोटो पण टाकवू वाटत नाही.
होय, हम्म, इंस्टा आहे तुमचा?
हाय की, तुमचा?
हम्म, आहे क्या
हा हा.
हम्म.
नंतर सांगा मला आय डी फॉलो करतो.
बरं बर.
फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये आलंच नाहीना हो.
नाही, बर बर नंतर सांगते.
हा.
हम्म, हम्म मग.
काय नाही बाबा भाजी निवडली आता.
हम्म.
जरा धुवुन मग लसुन सोलाय घेतो तोवर पाणी नितळतय.
हम्म, हम्म आणि बाळ ओ?
बाळ गेलाय तेे अभिषेक आहे इथल्या मंदिर ते महादेवाचं मंदिरच आमचं माना पूजारी आहेेत नाही मग काय तर अभिषेयक हाय वाटतं कुणास तर तिथं.
हा.
ते अभिषेक कराय गेलेत हा पण मागं लागून गेलाय.
हा का.
ही भाजी चिरत तेंन नसत्यात ना?
राजगिऱ्याच्या नाही निवडत्यातच हो त्या.
हा पानं, पानं निवडायची ना?
हा पान, पानं निवडायची.
हा हा.
हम्म, आम्ही पण नाही चिरत कधी.
हम्म, हम्म नाही ती करड्याची ते नासल्यावर ती चिरत्यात भाजी.
करड्याच्या
हा.
करड्याची भाजी काय आमच्याकडे नाही सोडा.
करड्याची पण छान लागत्या.
आम्ही आमच्या इथ आता शेंडवेलची असत्या.
हा.
म्हणजे ती बी कांदा घालून करतय. आणि पात्रची भाजी अस
हा पात्रची कशी असत्या ना. तशीच असत्या ती करड्याची. पण म्हणजे पानं तशीच असत्यात खरं छोटी छोटी असत्यात.
असत्यात काय हम्म हम्म.
पण मिरची, लसूण, कूट घालत्यात खरं तेला.
हम्म होय.
तेच आहे.
कुठंच घालत्यात. आमच्या दिदीन केलती परवा भाजी मस्त केलती. डाळ, कुट घालून केेलती.
हा हा.
पात्रीची म्हणजे शिजवून घेतली होती पहिला. आणि नंतर मग तेल घालून जास्त परतली होती अशी. मस्त झालती. शेंगदाण्याच कूट, डाळ.
हा हा.
मग.
काय नाही बघा.
हम्म हम्म. शाळा आता उद्यापासून चालू झाली.
उद्यापासून चालू बघा. शनिवार, रविवार आले की नंतर शाळा नको वाटत्या. दोन दिवस राहिलेला असतोय. हा नको वाट तय. त्यात जरा कणकण आल्यासारखं वाट झाल्या नकोच वाटायल शाळेला जायला.
मग दोन दिवसाची अशी तब्येत बरी नसली तर रजा बिजा देत नाहीत?
अ देेत्यात की कसं नंतर उद्या शक्यतो रजा पडणारच आहे मला. माहेरला जायला लागणार आहे जरा.
काय वो?
अं ते जरा लाईट कनेक्शनच जरा हे झालंय हो. मग ते साहेब या म्हणल्यात लाईट कनेक्शन घ्यायचंय. ते भैयाला जरा काय कळत नाही या म्हणून सांगितलंय.
हम.
मग तिकडे जरा उद्या जायचं होणार आहे.
तुमच्या गावापासून ते गाव किती लांब हाय तरी?
म चाळीस पंचेचाळीस किलोमीटर हाय की.
हो काय.
लांबच हाय. एक दीड तास लागतोय कि जायला.
लागतोय का हा हा.
हम, तेवढं शाळेत जरा जायचं. तिथन जाऊ निम्मे निम्म्यात म्हणजे अर्ध दिवस रजा टाकायची. कसं करायचं नसतय. हम्म.
हम्. किती मिनिटं झालेत?
थांबा हं.
ब अ ते
थांबा.
साडिसकट?